हं, काय नाही बघा. निवांत बघा, काय नाही. आवरलं सगळं. टीव्हीच्या बातम्या, बघत बसले होते.
हा.. हा.. हा.. हा काय म्हणतात विशेष? टी. व्ही. ला आज.
ते, महामार्गाचं सुरु होत ना? किती, म्हणजे नवीन महामार्ग सुरू करायचाय.. आपला, गो-गोव्याला जाण्यासाठी कमी वेळेमध्ये, प्रवास होतो ना. नागपूरहून, काहीतरी गोवा पण असं काही तरी, बांधा पर्यंत आहे तो महामार्ग. त्याचं, जरा न्यूज बघत होते. म्हणजे केवढा प्रगत झालायं ना! बघा की, बा पहिलं कसं छोट त्या रस्त्यान तेन आपण जात होतो. आणि आम्ही पण तिकडून प्रवास करतोय नां गोवा तर खरा- खूप रोड आहे हा. पण तसा महामार्ग झाला तर, म्हणजे किती म्हणजे भारी होईल, असं पण मला वाटतंय. पण थोडं कणी, हे पण आहेत जरा ह्या कोल्हापूर जिल्हा सांगली, सातारा त्या साईडला जरा शेती लोकांची खूप जाते. मला वाटतंय, काय होतंय कोणास ठाऊक? महामार्ग होतो की नाही? प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे मला वाटतंय की, भारत किती? पुढे चाललाय? असं मला वाटतंय.
नाही-नाही, नक्कीच ना. भारताचं नाव कसं झालं म्हणजे आता पहिला भारत आता, आपण रोडला बाहेर जरी निघालो ना तरी बरेचसे, आपले पूर्वीचे रस्ते छोटे वाटायचे. आता वाहतुकीसाठी जास्त म्हणजे ‌दुकानें म्हणा, काही घरं असतील रोडच्या साईडची ती अ.. कमी करून किंवा पाडून, वगैरे जास्त रुंदीकरण करतात. रोडलाच, रोडचं नाही का? कारण आपल्याकडे, वाहतुकीसाठी वाहनं पण तेवढीच आहेत. आणि त्याच्यामुळे, रोड कमी व्हाय लागलेत म्हणजे अं.. वापरायला कमी पडायं लागलेत म्हणून सध्या चाललंय बरं का. मार्गांचं, रुंदीकरण म्हणा किंवा माणसाला जायला-यायला, कुठेही काही अडचण नको म्हणून ह्या गोष्टी पणं सरकार लक्षात घेतंय की प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी जाता यावं. यासाठी नाही का, करतात ते तशी सुविधा.
बरोबर. कारण काय झालंय, अं.. आ आता भारत प्रगत दिशेकडे, वाटचाल करत आहे. कारण अं.. पूर्वीचा काळ आणि आत आताचा काळ, आताचं सगळं टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचं युग आहे हे, दोन हजार वीस पासून आणि आधीचा काळ खूप वेगळा होता. जुने लोक होते, जुने विचार होत ते, त्यांचे अं.. आणि आता कसं, सगळं आयटी क्षेत्रात खूप कामगिरी झाल्यामुळे खूप आय टी क्षेत्र पुढे गेल्यामुळे, प्रगतशील वाटचाल आपली सुरु आहे.
ह्ं.. नक्कीच. नक्कीच म्हणजे शिक्षणा त्यामुळं शिक्षणाचा जो आहे ना, काय म्हणतो शिक्षणामुळे आपले विचार बदलले आणि त्याच्यामुळे लोकं पण आणि जे नोद-नेते म्हणा किंवा कोण मंत्री येतात, त्यांच्यामध्ये पण विचारांची किंवा भारताला पुढे न्हेण्यासाठी काय-काय टेक्नॉलॉजी वापरता येईल, या गोष्टींचा विचार केला जातो. त्याचा अवलंब होतोय. म्हणजे आता पुण्यात पण म्हटल ना तर मेट मेट्रो साठी आमच्या इथं ना, अ मेट्रो साठी हे बांध स्टेशन म्हणजे वरती पूल वगैरे बांधण. म्हणजे पुण्यापासून मुंबई पर्यंत चालू आहेत. म्हणजे अस. म्हणजे ते पण नवीन गोष्ट आहे की, मेट्रोतून प्रवास करू शकतो आपण. म्हणजे बसनेच केला वा अस त्याने. म्हणजे थोड अं त्याचे चार्जेस जास्त असू शकतात. आप आपल्या ह्याच्या हिशोबाने पण जर कुठे घाई असेल जाण्याची, तर त्याच्यामुळे त्याचा वापर करता येऊ शकतो. अस मला वाटत. कारण ती चांगली गोष्ट आहे की, आपल्याला स्टँडर्ड काहीतरी आपला अं महाराष्ट्राचं म्हणा. किंवा या पुणे शहराला आधुनिक कसं बनवता येईल. असा विचार नक्कीच आपल सरकार करते.
अगदीच बरोबर आहे. आता अ तुम्ही म्हणताय अ तसं की, आता आयटी क्षेत्रात पण खूप अशी प्रगती झाली आहे. कारण पूर्वीचा क कॅम्प्युटर आणि त्याच्यानंतर कितीतरी चेंजेस कॅम्प्युटरमध्ये झाले. आता आपण सगळ ए आय गुगल अ चाट जीपीटी ह्यासारखे तंत्रज्ञान वापर करून आपण किती प्रगत मार्गावर झालाय. कारण किती आपण खूप कमी वेळा मध्ये कोण त्याही आता चाट जी पी टीला आपण एखादा फोटो अपलोड केला. तरी आपल्याला जसा हवा असेल अ कोणत्याही फंक्शनचा लग्न समारंभ किंवा लहान बाळाचा फोट आपल्याला पाहिजे असेल आत एखादी व्यक्ती मरण पावली असेल. तरी पण आपल्या आणि त्यांचा फोटो एकत्र करून पण जोडला जातो. तो म्हणजे किती प्रगत तंत्रज्ञान आहे बघा.
नक्कीच नक्कीच म्हणजे ना, पूर्वी आपण हा गोष्टीचा कधी म्हणजे आपण आई म्हणजे वाटायचं पण नाही. पूर्वी माणूस आपल्याला दिसेल परत किंवा अस ह्या पण ह्या कल्पना आपण प्रत्यक्षात परत आणू शकतो. गेलेल्या माणसाला ते दिस दाखवतात. आता मी ते युट्यूबला पण आपण व्हिडिओ बघतो नाही का. की लग्नामध्ये कुणाच्या आई वडील नसतील तर त्यांच तर तो व्हिडिओ ए आय थ्रु केला जातो. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत ते पण छान वाटत बघायला. म्हणजे वेगळीच हो कल्पना आहे. पण ते किती छान वाटत ना आल्यासारखं. म्हणजे कोण तरी आहे ऍक्च्युअली अस वाटत. ते गेले व्यक्ती पण
कारण आमचे पण काका कसे, लहान बाळ असताना वारलेले. म्हणजे दोन वर्षाचा मुलगा. आणि चार वर्षाची मुलगी असताना वारलेले. पण तिन आता परवाच त्यांच वर्ष श्राद्ध होत ना त्यावेळेलाच म्हणजे श्राद्ध असत ना. त्यावेेळेलाच तिनं फोटो आपला आणि बाबांचा तयार केलेला. आणि तो फोटो असा पाहून इतका आश्चर्य वाटल. की हिनं कसा बनवला. मग मी तिला फोन केला तू कसं काय तयार केलंस. मग मला तिने सगळी कल्पना सांगितली असं असं आहे. आणि ए आय वरून मी तयार केला. म्हणजे किती प्रगत फास्ट आणि भारी वाटल फोटो बघून. जुन्या आठवणींना उजाळा पण आला. आणि सेम पप्पा सारखीच दिसते मुलगी. अस त्या फोट फोटोतून पूर्ण स्पष्ट दिसत होत.
बरोबर आहे. आणि पूर्वी कस ना आपण ना ते म्हणतात ना. हाकेच्या अंतरावर जग आलेय. म्हणजे कुणा कुठल्या कोनातून कुठल्या कुणाभर संपर्क साधू शकतो. तो मोबाईल म्हणा. इंटरनेटच्या म ह्याच्यामध्ये आपण नाही का ए आय आहे. कुठल्याही गोष्टीला आपला आडवतोय असं नाही. माणसांपेक्षा म ह वापरले जाऊन काही गोष्टी आपल्याला असाही असं नाही करू शकत नाही अस होऊ शकणार नाही. अस काळ आहे आताचा अडणार आहे असं काहीच नाही.
अ म्हणजे कसं आहे ना. आता ए आय पण पुढं प्रगत झालंय. आता खूप सारे मशीन्स पण आलेले आहेत. अ पहिले सगळ्या महिला हाताने भांडी घासत होत्या. आता आता पण सध्या सुरू आहे. पण्या ज्या ज्या सगळ्या महिला वर्ग जास्त करून जॉबला जात असत असल्यामुळं अ म भांडीचं मशीन बरं वॉशिंग मशीन अ परत चपात्या करायसाठी पण मशीन आहे. म्हणजे असा छोट्या छोट्या कामासाठी पण मशीनचा वापर होत आहे. असं पण म्हणजे किती टेक्नॉलॉजी पुढं गेली आहे ह्यातून निष्पन्न होते.
नक्कीच नक्कीच आपल्या स्वयंपाक घरामध्ये पण जे नाही. गोष्टी पूर्वी चुलीवर आणि म म्हणायचं ना चूल आणि पाटावरवंटा त्याच्यापेक्षा तर मिक्सर ठीक होतं. पण त्याच्याही आपण ज्यूस म्हणा ह्या का ना ग्रायंडर्स असतात किंवा फ्रीज च म्हणले अधुनिक वॉशिंग मशीन - ते म्हटलं तसं भरपूर साऱ्या अशा सुविधा आलेल्या आहेत ज्याच्यामुळे माणसाला कष्ट कमी करावे लागतात ते नाही का आणि त्याचा परिणाम अस होतो की आपण दुस दुसऱ्या गोष्टीं जास्त युुजफुल हो शकतो म्हणजे कामाच्या प्रगती च्या गोष्टी म्हणजे जास्त पण जास्त करतो अशी अशी पण परिस्थिती की लेडीज पण बाहेर पडते आणि या गोष्टींचा वापर करून त्यांना वेळ जास्त मिळतो असं मला वाटतं
हॅलो हा तिच्या तन अ अ व पहिलं तंत्रज्ञान हे वेगळं होतं बैलगाडी वैगरे वापर त वगैरे करायचे लोक कोळपायचे पण आता रोटर मशीन्स परत भात कापण्यासाठी पण मशीन आहे पर ऊस कापण्यासाठी पण मशीन आलेल आहे म्हणजे किती तंत्रज्ञान हे पुढं गेलं आहे नांगरायच असेल तर ट्रॅक्टरचा वापर केला जातो. म्हणजे शेतीमध्ये पण कष्टाची कामं आता हा तंत्रज्ञानाने घेतल्यामुळे शेती पण करणं सोयीस्कर झालेलं आहे आणि कमी वेळामध्ये कमी कालाव धीमध्ये जास्त उत्पान उत्पादन आपण घेऊ पण शकतो आणि शेती चांगल्या पद्धतीने करू पण शकतो तो म्हणजे कष्टाची कामं फार कमी झाली आहेत असं पण आहे
नाही बरोबर शेतीचं म्हटलं तर शेतीमध्ये पण ना असं पूर्वी माणासांवरती अवलंबून होत तुमी म्हटलं तर मशीनचा वापर केल्यामुळ आपल्याला पिकं पण पहिली पूर्वीपेक्षा वेगवेगळी पिकं पण घ्याय लागले शेतकरी नाही का त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये पिकांच - पण असं नाही की आपण दुसरीकडून करू शकतो तर नवीन नवीन प्रयोग करतात ते शेतकरी पण म्हणजे पिकांमध्ये जमनीच्या हे ज्यात मशागत करण्यासाठी नक्कीच आपलं भारत प्रगतीच्या ह्याच्यावर आहे
अगदीच बरोबर कारण आता एकवीसषध हे शतक हे आता आपलं प्रगतशील मार्गाकडे चाललं आहे पण जसं प्रगतशील मार्गाकडे जातय तसं आपण थोडं हे पण आहेत म्हणजे त्याच्या दुष्परिणाम पण आहेत कारण मोबाईलचा रिक्त वापर टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त वापर त्यामुळे आपल्या आरोग्यावर पण हानिकारक बदल होत आहे डोळ्यांचे आजार म्हणा हम किंवा कॅन्सर यासारख्या आजारांना आमंत्रित होत आहे कारण कॅम्प्युटर व पण एकसारखं बसून पण आपल्या आ म्हणजे बॅक क पेन पण सुरु आहेत जास्त करून लोकांना डोकेदुखी म्हणा परत पाटीचे आजार अं ये अ जास्त वजन पण वाढणे एका ठिकाणी जास्त बसल्यामुळे असे पण म्हणजे आरोग्यातला पण हानिकारक पण होत आहे ह्या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे काम अ करण्यासाठी जी हालचाल व्हाय यची तो हालचाल पूर्ण कमी झाल्यामुळे पण हे दुष्परिणाम पाहायला आपल्याला भेटत आहेत
नाही नाही नक्कीच हे मताशी तु मी पण सहमत आहे प्र त्याचा जेवढा चांगला उपेग आहे तेवढा नक्कीच आपण करतो पण त्याचे परिणाम आपल्याला परत भोगावे लागतात जसं आपण शरीराची हालचाल होत नाही आजार वाढत्यातय पण प्रत्येकाने आज जागरूक पण राहणं गरजेचं की आपल या गोष्टीच किती वापर करावा किंवा यंत्रांचा किती लिमिटेडमध्ये कुठलाही वापर करता हे आपल्या प्रत्येकाने जर त्याच मर्यादा आखली तर या गोष्टीचा परिणाम प्रगतीच्या दृष्टीन होईल आणि आपल्याला त्याचा त्रास पण होणार हे प्रत्येकाने लिमिट राखल्या पाहिजे कुठल्याही गोष्टीच्या असतील तरी
अगदीच बरोबर कारण कारण आपण जेवढं प्रगत तंत्रज्ञान विकसित करतो त्याचे दुष्परिणाम पण असतात पण प्रत्येक व्यक्तीने हे मर्यादितच करावे आपल्या आरोग्याला सांभाळून त्याचा वापर केला तर खूप बर होईल कारण अतिरिक्त वाप वापर झाला तर मग आपला विनाश होण्याची जास्त शक्यता असते
नाही बरोबर आहे बरोबर आहे
बरं आणि भरपूर भरपूर काय असे तंत्रज्ञान आहे तर बरं महामार्ग पण खूप छान झालेले आहेत परत बसथानक पण म्हणा घरामधले पण तंत्रज्ञान टी. व्ही प टी. व्हीमध्ये पण किती बदल झाल्यात किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आलेली आहे परत मिक्सरमध्ये म्हणा मोबाईल फोन्स म्हणा परत फ्रीजमध्ये म्हणा किंवा एसी, ओव्हन, मशीन्स
हॅलो हॅलो
आपण कुठं पण घेऊन हा बोला
हो हा हॅलो हॅलो हॅलो हा बरोबर आहे आवाज कट होत होता
हा आता येतोय का हा मशीनमध्ये पण हा शिवण कामच्या मशीनमध्ये पण छोट मशीनं होत म्हणजे आता छोट मशीनं आलेलं आहे कि आपण ते कुठं पण जाऊन आपण अ ते वेअर करू शकतोय असं पण आहे आणि आणि घरामध्ये पण किती चेंजेस झाल्यात
हम्म बरोबर आहे ना
आपल्याला छोट कन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या प्रकारचं आलंय आणि म्हणजे जेवढं बदल झालाय तेवढा त्याचा दुष्परिणाम पण होत कारण अ कारण कस पहिली छोटी मातीची घरं सारवलेली असायची हवा खेळती राहाय ची उन्हाळ्यामध्ये जास्त गरम व्हायच नाही पण आता स्लॅपच घर आल्यामुळे उन्हाळ्यामध्ये किती गरम होत त्या घरामध्ये हवा खेळ ती जास्त राहत नाही आणि पावसाळा आला की
हॅलो
त जणांचा
हो
आता नाही
नाही खरंय बरोबर ह्या गोष्टी आपल्या लिमिटेडमध्येच राहिल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग नक्कीच आपल्या भारतासाठी होतोय आता हे प्रत्येक वैयक्तिक पातळीवरती आपण आपल्या लिमिटेड ठेवल्या पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या देशासाठी कसा होईल हे विचार करून प्रत्येकाने जर केलं तर नक्कीच आपण एक प्रगतशील भारतच स्वप्न किंवा याच्या पुढेही जाण्याचा नक्कीच सगळेजण प्रयत्न करतील.
हो हो हो म्हणजे प्रत्येकाने जर विचार केला की आपण स्वतःपासून सुरुवात करावी. अ म्हणजे? कारण कसं आहे आपल्या लोकांना पण सवय कचरा टाकून पण घाण करायची तर ते त्याचे पण दुष्परिणाम होतात. आजाराला निमंत्रण होत जर प्रत्येकान स्वतःपासून सुरुवात केली तर, आपला भारत प्रगतशील आणि विकतशील अ विकनशील आहे. विकसित आपल्यापसन, सुरवात जर पाहिजे आणि आपला भारत समृद्ध कसा होईल? याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने.
बरोबर, बरोबर चालतय चालेल. छान वाटलं बोलून छान होता आपला विषय. थँक्यू